हां हो येतोय येतोय हां बांस की नयी आंता प्रॅक्टिसची तयारी चालूं आहे
अच्छा यां वर्षी किती मिळाल्या सगळ्यां मंगळा गौरी झाल्या बुंक
अं हो एक चौथी मंगळागौर राहिलीय
अच्छा मंग यांत तुम्हीं कायं कायं म्हणजे मंगळागौरीचे चं खेळ घेतां कां सगळें
हां मंगळागौरीचे खेळ आणि मं अं दोन भांरुड आणि एक शिवाजी महाराजांचा गोंधळ असां आमचा दीड तासांचा कार्यक्रम असतो
अच्छा म्हणजे गोंधळ पणं असतो कां त्यांत
हो हो हो
अच्छा मलां वाटतं मंगळागौर म्हणजे फक्तं ते फुगड्यां वगैरें ते
हां नाहीं नाहीं नां प्रत्येकांच्या वेगवेगळ्या पद्धती असतांत हां
मंग अजूंन कुंठले कार्यक्रम घेतां तुमचे
हं आम्हीं नं त्यां त्यांच्यामध्ये आंता आम्हीं आंता हे मंगळागौरीचे वेगवेगळे कार्यक्रम असतांत नां त्यांच्यात सुद्धां सगळ्यांचे प्रकार वेगळे असतांत नां तरं ते आंप आमचा म्हणजे दीड तासांचा असतो कोणी कोणी पंधरा वीस मिनिटांचा चं करतांत
अच्छा
हां आणि आम्हीं अजूंन डोहांळ जेवणं बांरस अं तुम ची डिमांड जशी असेल तसं आम्हीं कार्यक्रमाचं सादरीकरणं करतो
अच्छा
हां
मं डोहाळे जेवणं आणि बारशांमध्यें मंग कायं येतं पाळणं वगैरें असं
हां डोहाळं जेवणांमध्यें आम्हीं तिचं आंधी आयुष्य सगळं दाखवतो म्हणजे लग्नां आधीपासूंनचं ते डोहाळं जेवणांपर्यंतचं आयुष्य दाखवतो
आणि मंग त्यांच्यात हां आणि मंग त्यांच्यानंतर डोहांळ्याची गाणी आणि बांरश्या श्या मध्यें पणं आम्हीं तसंच प्रकार दाखवतो की त्यां मुलांचं लहांनपणं म्हणजे अं अं ती पोटांत असल्यांपासून ते अं आपल्या बांरशापर्यंतचां प्रवास मंग बांरश्या त्यांची गाणी वगैरें आणि मंग त्यां दोघ दोन्ही कार्यक्रमांत म्हणजे आम्हीं सगळ्यां कार्यक्रमांत आंध स्वांगत वगैरें करूंन छांन त्यांना हे करूंन त्यांना आगतं स्वांगत करूंन ते आम्हीं असं असंजरे किंवा तासांत तासांभरांत बाकीचे कार्यक्रम आम्हीं तासांभरांत करतो किंवा समोह त्याची डिमांड असेल तसां
अच्छा छांन वाटतं असेल नां त्यांना म्हणजे असे पाहूणं
हो हो हो आणि आं आमच्या म्हणजे आमच्या कार्यक्रमाच वैशिष्ट्य असं आहे की आम्हीं अं स्वं मी कधीं कधीं स्वंतः गाणी लिहिते
हां मंग त्यां कार्यक्रमांच्या संदर्भात जे कायं असं असं ते स्वंतः गाणी पत्रं वगैरें लिहितं आणि त्याचं सादरीकरणं करते क अरं टायंवाणां होतं नाहीं आणि प्रत्येक वेळेसं वेगळं आपणं कांहींतरी दिलेलंच जरां आपल्यांला पणं समाधान मिळतं आणि समोरच्याला पण तेच तेच पहाय पाहताना न को वाटतं कधी कधी एका ठिकाणी दोन दोनदा तीन तीनदा कार्यक्रम होतात ना.
हो हो हो.
अ हा.
तेच कारण मी खूप पग्रुप बघते ना. आता येतात व्हॉट्सअपवर ऍड. मी म्हटलं सगळ्यांच एकसारखंच होत असेल मग? कशाला वेगवेगळे ग्रुपचे सादरीकरण वेगळं असेल बा?
नाही आणि काय होतं आपण आ मी माझं पण असं सादरीकरण करताना मग तेच तेच तेच तेच तेच व्हायला नको ना म्हणूनच मी गाणी माझी माझी लिहायला सुरुवात केली.
अच्छा.
कि मग पिक्चराइज गाणी, मग तेच गाणं मग युट्यूब मधलं गाणं, असं नको ना. म्हणून मग मी स्वतःच्या स्व तः तयार करून लिहाय लागले हा. हो हो हो छान मिळतो. आणि आता सध्या म्हणजे संभाजीनगरचा परी परी टॉप मधल्या ग्रुपमध्ये आमच्या ग्रुपचं नाव आहे.
अरे वा, मग लोकल च घेता की बाहेर गावचे पण घेता?
बाहेरगावचे पण घेतो, बाहेरगावचे पण घेतो. अ कारण बाहेरगाव चे आपण बाहेरगावचं म्हणलं मग मानधन आणि यायचा जायचा खर्च वेगळा असं घेतो.
हा हा हा. पण मग ग्रुपमध्ये सगळ्यांना परमिशन आहे का बाहेरगावी जायला बायकांना?
हो मिळते मिळते. आम्ही म्हणजे पहिल्यांदा आम्ही ग्रुपमध्ये जेव्हा आम्ही हे करतो ना बायकांना घेतो ना तेव्हाच आम्ही काय करतो, त्यांच्याशी बोलून घेतो की, असं असं आहे बाबा कोणाला जमतंय त्यांनी सांगा. कारण बाहेरगावचे कार्यक्रम मग कोणाला जमत नसेल त्याला काही आम्ही असं बळजबरी नाही करत. की नाही केलाच पाहिजे. मग त्यावेेळेस आपण जेवढ्या असतील तेवढ्यांच्यात कार्यक्रम करायचा.
कारण शेवटी आपण शेव हो होतो होतो. आपण जितके जण आता कसं कधी कधी को णाची डिमांड असते ना, की कमी वेळेचा कमी याचा कार्यक्रम करा, अन् मग मानधन पण कमी करा हे असं मग कसं ऍडजेस्ट करावचं लागतं ना, आपली सगळी तयारी ठेवावी लागते. हा.
मग बाकी संगीत वगैरे हे सगळं म्हणजे म्युझिशियन बरोबरच घेऊन जात का?
अ तर आमचं आमच्या ग्रुपचं ते पण एक वैशिष्ट्य अ आम्ही या- अ मोबाईल किंवा पेटी, तबला याची साथ घेत नाही. जे पारंपरिक ओरिजनल जे आहे गाणे म्हणणार त्या गाणी म्हणणार आणि आम्ही त्याच्यावर परफॉर्म करणार.
अच्छा! म्हणजे तबला पेटीची काहीच साथ नाही.
तबला, पेटी नाही किंवा तुमचं अं जो जी चाल आपण म्हणजे त्या ह्याच्यात बसवू ती स्वतः लाईव्ह लाईव्ह असतो सगळा कार्यक्रम लाईव्ह. म्हणजे कि ती बिना तबला, पेटी बिना साथीचा आम्हाला, आम्हाला त्यांनी साथ द्यायची आणि तस आम्हीच सादरीकरण करणार.
अरे वा.
कारण काही-काही वेळेस काय होतं आमच गाण्याच कार्यक्रम म्हणजे आ त्या कार्यक्रम जो असतो त्याच्यात आम्ही स्वतः लिहिलेली गाणी आहेत ना. मग त्या तबला पेटच्या याच्यात काही-काही आपण कसं वेगळ त्या पारंपरिक चालीवरच करतो पण शब्द वेगळे असत तात मग ते शब्द पोचेपर्यंत पर्यंत लोकांना कळत नाही ना शब्द काय आहे ते पेटी आणि तबल्याच्या आवाजात आपली आपल्याला काय पोचवायचंय ते कळत नाही म्हणून आम्ही तबलापेटी टाळतो आणि अ कुठे कुठे माईकचा प्रॉब्लेम येतो. ते स्पीकरचा प्रॉब्लेम येतो कधी आता पावसाचे दिवस आहेत. हे पड हे जातात सगळ लाईट वगैरे जातात मग प्रॉब्लेम येतो ना आपल्याला‌.
हो हो.
मग करणार काय आपण मग अशा वेळेस कार्यक्रम थांबतो मध्ये. मग हे आपण आपली ही सवयच नाही ठेवली तर आपला कार्यक्रम पण स्मूथली पुढे नेऊ शकतो.
अच्छा बरोबर.
हा. कारण मग सगळे अवलंबून असल्या असल्यामुळे हे होतं मग.
हा हा हा. तू काय थिएटर केलंयस का आधी?
हा मी नाटकात काम केेलेय. हम्. हा नाही ही आवड तर मी माझ्या जिद्दीवर केलेले, कारण मी सगळीकडे जरा कमी कमी कमी म्हणजे मागे मागे मागे राहत गेले ना. म्हंटलं नाही आता आपल्याला अस असं आपलं कर्तृत्व दाखवायचंय म्हणून मी ग्रुप तयार केला. आणि मग अच्छा!
हा आता म्ममी वगैरे कार्यक्रम म्हणजे मग रात्री जागरण वगैरे करता?
नाही आता आजकाल जागरण हे बंदच झालंय. म्हणजे जवळ-जवळ ऍक्च्युली म्हणजे मंगळागौरीचा कार्यक्रम म्हणजे जागरण असतं पण ता काय करतात मुली पूजा करतात कि पूजेनंतर लगेच कार्यक्रम ठेवतात हॉटेल बुक केलेलं असतं. मग तर कार्यक्रम झाला की झालं त्यांचं काम झालं संपलं.
हा मग कसा काय आजकाल हा नाही आजकाल कस ड्युटी वगैरे असते ना, मुलींची. मग मुली ड्युटीच ऑफिस वर्क सोडून येत आलेले असतात त्यांची पण काही चूक नाहीये ते एका दिवसाची रजा काढून आलेले असतात त्या बिचाऱ्या करणार किती आणि खेळणार किती तेवढ्यात आ पण खेळतायेत आणि पूजा करतायेत हेच खूप महत्त्वाचं म्हणायचं हा हा करतायेत ना कायतरी नाही आजकाल आजकाल ते जागवणं बंदच झालं आपल्या वेळेस करत होतो आपल्या वेळेस पूजेला सुद्धा वीस वीस बावीस बावीस जणी मिळत होत्या
हो आता मिळत
हो हो हो हो तुझ क चालयय तुझं कसं कसं चालयय.
माझं व्यवस्थित चालूय आता सीझन चालू होईल त्याच्यामुळे माझं चालू आहे आता क्रोशाचं रांगोळी ना
हा हा अच्छा बोला बोला पाऊस आत्ता थोडा जरा एक दोन दिवसात दोन दिवस झाले चालू झालाय नाहीत पाऊस झाला ठप्प ठप्प होता ठप्प होता नाहीतर नाही सुरुवातीला पडला तो दोन दोन तीन दिवस तो अ मग त्याच्यानंतर तर पावसाला काय ग्रहणच लागल्यासारखं झालं हो आणि आत्ता नुसत आभा मग काय म आणि गा आता दोन तीन दिवस दोन दिवस पडतो एक दिवस थांबतो दोन दिवस पडतो आता आज आहे थोडा पाऊस
हा आमच्याकडे पण दोन दिवसापासून आहे रेमझिम रेमझिम आता उद्या आणि परवा सांगितलाय भरपूर पाऊस बघू आता
हा अच्छा बरं ये तुमचा तुमच्याकडे पा तुमच्या तुमच्याकडे पाऊस पडला म्हणजे आमच्याकडे फायदा येतो
हो
हो मग हो तुम चालेल चल त अस असंच एकमेक असंच मदत करायची ना एकमेकांना निस निसर्ग मदत करतोय तुम्ही नाही ना नाही तो वणवा तो काय आता प्रकृतीच ये तशी म्हणायचं त्या वनव्यालाच
रान असून पण नाही
काहीच नाही काहीच नाही ध धरण आहे पण सोयी सव सवलती नाही थोडं जरा आता काय गेस करणं हे आपलं काम ये हा हा आता आम्हाला रोज पाणी आल तर आम्हाला आश्चर्य वाटेल आम कसं वापरू हे पाणी आता
हो
रोज रोज आलेलं पाणी करू काय
हो रोज आल तर किती भरू आणी किती नाही
कीती भरू
बरं भरायचं नाही म्हटलं तरी भीती नाही आलं समजा तर काय करायचं
हो बरोबर
चालू हाय आता एक एक एक एक एक एक एक एक करण
ह चालेल चालेल
हो
सांगते मी काही कार्यक्रम असेल तर मग तुम्हाला परत पण आता एकच राहिली ना मंगलागवर
हो चौथ्या मंगळागौरीचं बुकिंग राहिलेलंय चौथ्या मंगळागौरीच हा हो हा बाकी बाकी चा प्रश्नच नाही बाकी सगळ्यांच्या मदतीचीच अपेक्षा हाय
हो नाही ती तर होईलच पण कसं झालंय आता इतके ग्रुप झाले जो तो म्हणतो मला द्या मला द्या पण ते अस कोणी चान्स दिल्याशिवाय आपलं वेगळेपण नाही दाखवता येत
हो आणि सगळ्यांचीच सगळ्यांना गरजच पडते प्रत्येका प्रत्येकाला चान्स देणं आपलं काम हाय
हो खरंच आहे चालेल चालेल चल बाय बोलून छान वाटलं
हा हो चालेल चालेल अगदी बाय बाय त्या बाळासोबत माझं कुठलंच नात नाहीये म्हणून ठीकेय तुम्ही मला जे काही